हॅलो
हॅलो
हा बोला आवाज लहान च येत बरं ह्याच्यात. काय चालू आहे तुमचं?
हॅलो
हॅलो हा झाले तुमच्या काम
सांग
मुलं मुल गेले शाळेत
हॅलो बाहेर जाना
हं बोला ना आवाज येऊन राहिल मले मुलं गेले का तुझी शाळेत
आवाजच नाही येऊ राहिला मले बरोबर
की सुट्टी होती आज आज शाळा होती. काल होती सुट्टी आता आनखी उद्या ईदीची सुट्टी आहे.
काय?
तशत बोलत राहा तुम्ही माझसोबत आवाज येऊ का नाही येऊ हॅलो हा
हॅलो- हॅलो आवाज येऊ राह
लहाना मुलगा गेला लहान मुलगा गेला शाळेेत. हो मोठा मुलगा घरीरीच राहिला आज पसाल्या्याच्यानं
हो हा
हो
बाकी काही झालं का काय होतं नणंद च काय होतं हे होतं सात त आठवा महिना होता की नववा महिना होता
नव्वा महिना होता.
झाला ह झाला तो कार्यक्रम नाही.
हा झाला काल गेले बाई रात्री द सात वाजता पाहुणे
अरे बाप रे लईच उशिरा गेले तुम्ही मणा मी संध्याकाळी करतो बाई तर म वाटपास पाहिलीती तुमची हा जेवण, जेवण वगैरे करायले कार्यक्रमाला वेळच लागते ना हो ह वेळच लागत असते.
हा हा
हा
हा हा फोटो पहिला मी लक्ष्मीचे स्टेटस ठेवेल होता चांगली दिसत आहे तुमची नणंद तुमच्या सासूसारखीच आहे.
होव
नाग डोळे चांगले आहेत मस्त चेहरा मस्त आहेत अस सारखा तुमचे
हम् हाव
पाहुना चांगलंय असं त्याची काही वय नाही वाटत एवढी
नाही वय नाही आहे.
हा हा
मस्त आहेत आता त सोई मस्त
हम्मम चांगलं सोयर्यास चांगले पाहिजेत ना सोयर्यास चांगले पाहिजे सऱ्या गोष्टीसाठी एखादेखला चालून घेणारी पाहिजेत बाकी काही वड्या कुडऱ्या पापड केला की नाही
नाही अजून काहीच नाही झालं
हो काय आता ना आता आठ दिवस ऊन होत तर वळ्या पापड काही करा लाग होत.
टाईमच नाही ना बाई ते पाहुणे आले घरी तर तीन दिवस एकसारखे पहिल्या दिवशी तेलणारा आणि दुसऱ्या दोन दिवस ते थंब दयला गेल ती अ कोठली आता काल पु ना ते एक गट काढला की नाही हे कर्जचा
हा हा हा
तर त्याच्यासाठी अजून तेल धरायला गेल ती आणि पाहुणे घरी
पोरीचे झाले असते तर बारावीचे पेपर पोरी करत असत ना काही काम
आं
घरचे काम वगैरे करत असतील ना पोरी घरचे काम वगैरे करत असतील ना पुरी
हो करता काही करतात काही अ पाहुणे आले कि त्या त्यांच्यातच असतात
हा हम्म हम् बरोबर आहे ना
पाहुणे आले की ते पोरीन ते चालू त्याच कामं चालतात
हा हा
हम्म ते येते बरोबरीच्या पोरीयात
हा हा
हम्म
पाहुणे वगैरे असले तर मग काम वाढतातच बाई एकटी बाई काय काय करील तुम्हाला देरा खली नाही ना सख्खी होती.
नाही देराही नाही जेठाही नाही आता ते स्नीता हरीई ठेवल तर मे चुलत देरा नाही.
तिथ असल का नाय-
हो एकट ब एकपंगत हाय आणि एक ते असे एक अपंगात आणि एक ते
ती काय बाई
ह नाही होत नाही नाही तिघी बहिणी आहेत ना त्या ऐक आमच्याहून मोठी आहे
हो काय
एकशे गाय दिलाय आता हे एक
अस अस हम्म हम्म हम् चांगलं आहे ना मला असं वाटलं ही लाईन एकट्याच आहेत असं वाटलं
नाही तिघी बहिणी आहेत. लय भाऊून तीन बहिणी
हा हा
हम्म
काल मग काही सण वगैरे केलाच नशिन, पावण्याच्यान.
अ
काल काय सण वगैरे केलास नाही. पोळी भाजीच केली अशिल.
काय पडली
रोड बाकी
काय म्हटल? बाकी तर काही नाही. सांगा तुम्ही.
त्यांना पुडी भाजीच केली. हा हा
काय म्हटल.
काही नाही, काही नाही. आता सण वगैरे झाला मग. काय झाल काय म्हणते पोरग. हा आवाज नाही येऊ राहिल काय करू रायले लेकर तर.
कोणी कोणी
हा हा
हा ह
मुलाच पाहा लागते ना. मला लहान मुलगा येईन आता अकरा वाजता. चांगलाच पाऊस आला रात्री, वार उदान आल.
हा
होला आहे ना गेल हा मोठा आज घरीच राहीला. सकाळीच जाय लागते त्याला सहा वाजता‌. ह
हो काय, हा पोरगाच म्हटला शाळेत गेला काय.
हो काय
हम्म
ह बरबर आहे ना. ह ह जातात अस ना प जिवारी ते एखाद्या लेकरायच्या. त्याच्या मनाने घ्याव लागते. कधी कधी, हो ठीक आहे मग आता. हॅलो
हा हा हॅलो हॅलो
ह ह
ओ